हो
हां हां नमस्का कार काय करायलात ठीक आहे मी तुम्ही?
मी पण मजेत आहे ताई एकदम मस्त आहे.
हो का हो हो काम आवरली आज जरा थोडस निवां त रविवार अस
हां हां हां हा हां निवांतच असतं थोडसं पण बाकीचेही कामं असतात कारण सगळे घरी असतात
हो हो रविवार आहे आपण जा असं रोज कस धाव पळ असते ना जायच ऑफिसला उरकायचं आवरायचं तस थोडं उठल्यापासून शीरा आहे
हां तेच ना चालायचं तई म मी म्हण म्हणत होती की आज आपण एखाद्या विषयावर चर्चा करूया का? अ मुलांना क र निवडताना बाई कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे बस
हा हा चालतय.
चालेल ना काय तर ते तेच मी म्हणत होती की बऱ्याच वेळा काय होतं मुलांना चुकीचं करियर निवडलं जातं आणि सगळं जीवनच मग त्यांच डिस्टर्ब होऊन जातं. तर हा मग दहावी बारावी झाल्यावरच मेन सुरुवात होते की नाही बारावी नंतरच सहसा सुरुवात होते. करिअरची किंवा आपल्याला कोणत्या क्षेत्रात त जायचंय काय करायचंय तर त्यावेेळेला मुलांनी अस विचार करूनच आपलं करिअर म्हणजे करायला पाहिजे की आपल्याला आपल्याला कशात आवड आहे आणि आपलं ध्येय वगैरे काय आणि आपलं आपल्याला किती मार्क्स मिळाले? हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. किंवा आपल्याला किती पर्सेंट वगैरे मिळालेले त्याच्यावर आपण पुढचा नि- -णय घ्यायला पाहिजे कि नाही. नाही तर मग मुलांच कसं होतं कि मुलांचं पण आणि आईवडिलांचं नातेवाईकांचं वेगळं प्रत्येकाचं वेगवेगळं सांगन असतं. की मित सायनस घेतला ही साईड घेतली ती साईड घेतली तर म्हणून मग मी पण घेऊ का? त्यानी आमकं इंजिनीरिंग केला त्याच्या तो सक्सेस झाला. तर मी पण पण ताई तुम्हाला काय वाटतं अस होत का कि सगळ्यांनाच तो झाला म्हणून आपण असं असत का असं काही नसतं की नाही.
म्हणजे अ मला असं वाटतं की योग्य करिअर निव निवडणं आणि योग्य वेळ निवडणं हे महत्त्वाचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग असतय म्हणजे आपण आजकाल असं बघतोय की माझ्या मित्रांना हे घेतले मग मी पण घेणार किंवा पालकांच्या दबावाखाली ये ह पालकांच्या दबावा ाली येतात की पालकांला पाहिजे असतं की आम्ही आमच्या वेळे शे केल नाही मग आमच्या मुलांनी केलं पाहिजे म ते मुलांवर दबाव ण टाकत हे करर करायच किंवा मला असं वाटतंय की मुलांनी काय करायला पाहिजे स्वतःची आवड किंवा आपल्यात किती क्षमता आहे ते करण्याची हा हि आपल्याला कोणत्या विषयामध्ये रस आहे किंवा वे का काही एक का म्हणजे हा काही काही लोकांना बसतं विज्ञानामध्ये असत तेच आय. ए. एस. किंवा आर्टमध्ये असतय. कोणा लाईटही आहे हेजामधे कोणाला लिहिण्याची आवड असते. ते हा कोणाला कविता वगैरे करण्याची असे ना ह त्यात त्यानुसार आजकाल कस आपल्या वेळेस कस होत सायन्स, आर्ट आणि कॉमर्स तीनच आपल्याला माहित होते हा. आजकाल कसं फॅशन डिझायनिंग, झाल किंवा पायलट झालं. हे वेगवेगळ असं माहिती झालं आपल्याला तंत्रज्ञान किंवा मोबाईलच्या ह्याच्यानुसार ऑनलाईन मु आजकालच्या लोकांना माहिती आहे की काय करायचं किंवा काय नाही. हा त्यानुसार मग आपल्या आपल्या कौशल्याची पडताळणी करायची की आपण हम्.
किं आईवडिलांनी पण मुलांवर असा दबाव टाकायला नको. की तू हेच करतो तेच कर. कारण त्याची म्हणजे समोरच्या ची बौद्धिक क्षमता तेवढी असेल तेवढी आपल्या मुलाची असेल असं काही नाहीये. कारण की प्रत्येकाला बुद्धी देवाने वेगवेगळीच दिलेली असते, म्हणजे त्याला शैक्षणिक बुद्धी कमी असेल, इतर बुद्धी जास्त अस काही ना कसं असं कि स्वंकपाक कत वगैरे रस असतो. तर मग अशा मुलांनी एच. एम. सीटी. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट वगैरे असं निवडलं तर काही कमी दर्जाच नसतं ते. पण आईवडिलांना एक असं वाटतं की हा दर्जा कमी. इंजिनिअरिंग केलं, डॉक्टर तर झालं म्हणजेच तो खूप आहे. पण पैसा कमवण अ म्हणजे फक्त पैसा कमवण हेच काही एवढं ह इथे नाईये आपल्या जीवनाचं, आपलं जीवन पुढचं व्यवस्थित चांगल्या रीतीने आप आपल्याला जगता येईल अशा पद्धतीने आपण निवडलं पाहिजे की नाही आपल्याला कशाची कशात रस वाटतोय. कशात आनंद वाटतोय, आपलं वा आजूबाजूच वातावरण आपलं कस आनंद होईल. या दृष्टीने आपण अ निवडलं पाहिजे की नाही? काही काही ना कसं असतं की फोटोग्राफी पिचा आवड असते. मग त्यांनी तर त्या पद्धतीचं करिअर निवडलं तर काही हर
हा थोडेसे हा थोडेसे पैसे कमी मिळतात पण आपला आनंद राहत कारण माणूस जन्माला म्हणजे जीवन जगण्यासाठीच येतो ना अस सगळ पैसा पैसा करून पण चालत ना थोडे पैसे पण पाहिजे आणि थोडा आपला आनंद पण पाहिजे असा समोल राखाला याला पाहिजे. नाहीतर आपल्या वेळेस काय डॉक् क्टर इंजनियर आणि टीचर हे तीनच जास्त प्राधान्य होते ह हा हे तीन जॉब लागलं, म्हणजे खूप पण आजकाल कस सगळे तेच करायला लागले आणि स्पर्धा खूप आहे. ह्याच्यामध्ये डॉक्टर बघतो! पण इंजीनियर होतोय घरोघरी झालं आता घरोघरी पण ते ची मानसिकता ठीक नस
नाही हा मिळतो नसता आहों ताई रात्रीची झोप नाही राहात म्हणजे रात्ररात्रभर जाग ग पेशंट आल्यावर पण धावपळ करणं या सगळ्या गोष्टी राहतात. नाही त्यांना म्हणजे आस अ जीवन म्हणून पण काय राहत नाही फ क्त पैसा कमवायचं म्हणून एक मशीन हा यांना तांत्रिक पद्धतीने त्यांचे काम चालू अस ता तर तशा पद्धतीने करत नको निवडायला. आपलं जीवन आहे आपल्याला घडवाय चय आपल्याला आनंदी राहायचंय आपल्या फॅमिली बरोबर आपल्याला व्यवस् तिथं तर अशा पद्धतीने आ पण हे केलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात मुक् हे घटक मला असं वाटतं की आर्थिक आ आपला परिस्थिती कायए या नुसार सुद्धा माणसांनी म्हणजे मुलांनी आणि पालकांनी अ हे करायला पाहिजे अ करियरची निवड करायला पाय् आणि तुम्ही या ते चांगले नसताना मुलांना इकडे जाऊ इकडे हे करू ते करू आणि काय होतं मग ते त्यांना फायनान्शीअली आपण सपोर्ट करू शकलो नाही. की म अर्धवटंच त्यांच त ते होतं
अर्धवट राहत आणि ते शेवटपर्यंत आपल्याच याच्यावर राहतं की तुमच्यामुळे झालं नाही आणि आपल्यामुळं झालं नाही ते म्हणण्याचा जो प्रश्न नाही पण त्या मुलांचं कसं स्वप्न तुटल्यालं राहतंय तर त्याच्यातून बारी मा म्हणजे असं घेतील नंतरन दुसरं कायए ते करतील असं
तील असं उत्साह राहत नाही ना त्यांना, त्यांना अ त्याच्या तर हुशार नाही अर्धवट सोडून जायचं हे करायचं मग ते त्याच्याजवळ सा माणसात त्या राहत नाही कधी कधी नैराश्य येतं मग नैराश्यातून मुलं आत्महत्या सुद्धा करतात आता पण किती ठिकाणी बघतो ना मुलांनी आत्महत्या पण क केलेले असे काही काही गोष्टी पालकांच्या दबावामुळे घेतात मुलं. आणि मजे पावलं जात नाही आता आयटी इंजिनियर वगैरे मुलं अ जे नीटची वगैरे परीक्षा पास होत नाहीत ते किती काव मुलांनी आ मत्या केलेल्या आहे
हो ना हो ना.
परिस्थिती येते तर मग अस ते दबाव हा दबाव हा तर म पालकांनी पण तसं करायला नको आणि ज्यांना चित्रकलेची आवड आहे. तर त्यांनी ड्रॉइंग टीचरच करिअर निवडायला काहीच हरकत नाही. ड्रॉइंग टीचरच पण करिअर छान असत असं काही नाही असते खूप मला लोक लोकांकडे अशी कला असते खूप सुंदर सुंदर चित्र काढतात. आणि आता त्या सगळ्या गोष्टीत वाव मिळाला. लागलाय म्हणजे प्रदर्शन हे प्रदर्शन भरतात हे भ रतात आणि त्या तिथ त्यांना पण किती डिमांड असते म्हणजे फॉरेन फॉरेनला वगैरे ते विकल्या जातात. तर ह्या गोष्टी काही अशा कमी याच्या आहे बुवा असं पण काही नाही. लेखन असत अन वाचन ज्यांना आवडेल तो शिक्षक होऊ शकतो. आणि काहीच्या तो म्हणजे ज्ञान आहे चांगलं स्पर्धा परीक्षाचं पण करिअर तुम्ही निवडू शकता. त ज्यांना म्हणजे चालू घडामोडीच ची अ माहिती म्हणजे ठेवावी लागते फक्त एवढ ये पेपर वाचन झालं, सामान्य ज्ञानाची गरज अस म्हणजे यांच ज्यांच्या जवळ आहे बुवा चांगल्या रीतीने सामान्य ते युपीएस सी एमपीएस सी असं पण कर करिअर निघून शकता की नाही का नई ताई हाय ना बरोबर आहे ना अशा गोष्टी मग या सगळ्या गोष् ष्टी म्हणजे करियर निवडताना अशा लक्षात घेतल्या पाहिजे ना आणि संवाद साधल्या पाहिजे खरी गोष्ट म्हणजे. आणि आपल्याला जर कळत नसेल तर कन्सलरची सुद्धा किंवा एखाद्या शिक्षकांची आपण ह करिअर निवडताना मदत घेऊ शकतो. ती मदत घेतली पाहिजे आणि मेन म्हणजे आपलं मेहनत करायची. तयारी पाहिजे किंवा मी करेल आहे जर मी घेतलेलं आहे मला याच्यात आवड आहे मी जर हे करिअर निवडणार ते तर तेवढीच जर त्याला मेहनत लागणार असली तर ती मेहनत करायची तयारी पाहिजे आपल्याजवळ तेवढीच जिद्द पण पाहिजे
हो ना
या सगळ्या गोष्टीना लक्षात घ्यायला पाहिजे सायन्स आवडत असलं तर इंजिनिअरिंग गणित येत असलं तर इंजिनिअरिंग घ्यायला काही हरकत नाही नाही पण सायन्स य नाही गणित व्यवस्थित य येत नाही मग इंजिनिअरिंग सह घितात मग बॅकलॉग ला राहतात अ मुलं किती किती वर्ष तीन तीन चार चार वर्ष जातात का म्हणजे वेळ पण वाया राहतो हा तेच ना आणि मग बॅकलॉगला राहिल्या म्हणजे मग पुढचे वर्ष अजून राहतातच ना ते मग
हो ना आणि बॅकलॉग ला राहिल्यावर एक साध वर्ष गेल्यावर त्यांची मानसिक स्थिती पण राहत नाही मग ते हेजे टोमने घरच्यांचे टोमणे असतात किंवा हे किंवा कधी कधी स्वतःच असं वाटतं की अरे आपले अपले स - पुढं गेले तर मग आपण च पाटीमागे राहिलोयत ह
ती शिकायची इच्छा पण राहत नाही अशीव हाअशी परिस्थिती - बहुतेक आणि अ जिद्द जिद् - द पाहिजे किंवा मला करायचं आहे ब वा मी - करेलच हे ती जिद्द जर अस ती तर या सगळ्या गोष्टी होत्या तर मला तर क खरंच वाटत आणि तुम्हालाही वाटत, ते मला बरोबरच वाटत किंवा अ दहावी बारावी झालं. कि एक तर कौन्सिलर ची मदत घ्या. मदत घ्याजे त्या क्षेत्रात पुढे गेलेले असेल आप आपल्याला जर काही कळत नसेल. ते ज्या क्षेत्रात पुढे गे शिकलेले असतील त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी बोला. आणि त्याच्यानंतरच त मग करिअर निवडा. आणि नुसत पैसा घ पैशाच्या मागे न धावता, आपल्याला पुढचं जीवन कस त घालवायचंय, आपल्याला आपलं जीवन घडवायचंय. ज्यातून आपल्याला म्हंजे जे अ आपल्या फॅमिलीला पण आनंद मिळेल, आपल्या मुलांकडही आपल्याला लक्ष देता येईल. फक्त अ प धाव म यांत्रिकी जीवनासारखं जातोय येतोय, जातोय येतोय. अ आणि मुलांशी होत नाहीेये, मुलांकडे लक्ष दिलं जात नई. असं करियर तुम्ही चू चूज करू नका, तुमच्या पद्धतीने चूज करा असं मला वाटत.
हा नाही ते बरोबराय, तुम्ही जे म्हणता ते, ओके ठीक, हम्म हो मला पण छान वाटलं ताई, धन्यवाद